हॅलो!
हॅलो! येतो आवाज? हा नमस हो हो, येतो येतो. नमस्कार!
नमस्कार! बोला कि.
कशा येत?
हा, मी छान!
अच्छा! अ ह आपण ह ह ह. अ मी हाऊस वाईफच आहे.
अच्छा अच्छा! हा हा माझं मेडिकलच शॉप आहे.
अच्छा! ओके तर आपण आपण स्वच्छ भारता विषयी बोलूया का? स्वच्छ स्वच्छताअभियान तुम्हाला तुमचं काय मत? त्यामध्ये स्वच्छता विषय
हो हो, अगदी म्हणतात ना चॅरिटी बिगिनसॅट होम तसं आपण स्वतः पासून सुरुवात केली पाहिजे. तर ते होईल, आपण बरीच जण कसे करतात दुसऱ्यांना सांगत असतात. पण स्वतः ते काही फॉलो करत नाही, म्हणजे मोस्टली प्रवासात वगैरे जात असतात लोक तेव्हा काही खा- खायला घेतलं तर ते बिंधास्त खिडकी तून बाहेर फेकतात, पण माझ मत असं आहे की तुम्ही मुलांनाही आतापासूनच जर शिकवलं की तुम्ही, कचरा कचरा कुंडीतच टाका टला पाहिजे. लहानपणा पासूनच मुलांना शिकवलं तर मुलं नक्कीच ते भविष्यात
फॉलो करणार होय ना, आणि एक जर स्वच्छ त्या विषयी जर अस एक विचार केला तर तुम्ही मुलांचीच गोष्ट सांगली तर मला एक आठवलं कि जपान मध्ये जे आहे ते सध्या म्हणजे त्यांच्या शाळेमध्ये जे शिक ते म्हणजे बेसीक म्हणजे आपण जे काम बोलतो थोडक्यात ह ना हा म्हणजे स्वतःचा ख म्हणजे कचरा वगैरे उचलून डस्टबिन मध्ये टाकणे अ तिथे म्हणजे पुसणे साफसफाई करणे स्वतः स्वतःच काम स्वतः करणे म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी तिथे ऑलरेडी शिकवल्या जातात असं
नाही अगदी बरोबर आहे आल्लीच्या नाही आताच्या जगात खरंच अशी ि मुलांना स्वतः काम स्वतः कर आलीजे म्हणज व्ह त्याला स्व सु बेसिक तरी स्य करता यायला पाहिजे म्हणजे स्वच्छता तर आलीच घरातली म्हणजे आपली रूम स करून ठेवणे पांघरुणाची घडी घालून ठेवणे कपड्यांच्या घड्या घालून ठेवणे हे जे वैसिक गोष्टी आहेत या मुलांना आल्या पाहिजेत बरोबर हा ताट व्यवस्थित म्हणजे जेवायला आपण बसलो तर ताट उचलून ठेवणे म्हणजे या छोट्या छोट्या गोष्टी हे आपणच शिकवलं तर मुलांना पुढे हे अस वय लागतात त्या
हो बरोबर पण जस काही ठिकाणी जर बघितलं तर म्हणजे मुलगा म्हणजे एखादा मुलगा जर काम करत असेल त्यालाांग अरे तू मुलीची कामं करतोस
हा असं असतं हो
तर ह गोष्ट चकी हो हो
मुलींना लढायला यायला पाहिजे आणि मुलांना स्वयंपाक यायला
हो हो हो अगदी बरोबर अगदी बरोबर
आत्ताची जगात तरी असं पाहिजेच
होय होय अ तुम्ही बरोबर बोलताय कारण की पण ह्या गोष्टी म्हणजे अस ना प्रत्येक आईने किंवा वडिलांनी म्हणजे ह्या गोष्टी कंपल्सरी केल्या पाहिजेत आणि शाळेमध्ये पण जसं म मी ण आप त पण त्या द टके शिकले तरी भरपूर आहे आपल्या भारतासाठी
हो बरोबर आहे अगदी आता कसं आता स्कूलमध्ये पण अ लहान मुलांना म्हणजे लेसन पण छोटे छोटे आता माझा लहान मुलगा आहे त्याच्या लेसन अस की स्वतःची रूम स्वतः क्लीन करायचे हे असत स्कूलमध्ये पण हा असत हो तसच ते जरा मोठ झाल्यावर पण अजून स्कूल मधून पण सांगितलं गेलं की तसही सांगतातच म्हणा स्कूल म सगळं
सांगतात पण कस घरात पण त्या गोष्टीचा अवलंब करायला पाहिजे असं हो हो आणि हल्ली म्हणजे हे जे थंड पेय वगैरे आहेत कोल्डड्रिंक्स वगैरे तर ते सुद्धा आणि मुलांच ते जास्त आवडतं पेय झालंय त्याच्यामुळे काय होत प्रत्येक अगदी दुकानाच्या बाहेर किंवा कुठल्या एखाद्या गडावर किंवा म्हणजे कुठेही अगदी खेळण्याच्या मैदानात सुद्धा बघा म्हणजे बघितलं तर एवढं प्लॅस्टिक असतं म्हणजे खास करून जास्तीत जास्त बॉटल प्लास्टिक तर सगळीकडेच आहे
फूडचे पॅकेट्स एक असतात म्हणजे जे काही असतात फुडस असतात जे ते एक मुलांना खूप लागत आणि बरेच जण कशे असतात वर्किंग पेरेट्स जे असतात इथे बाबा लागलीय भुक द्या पैसे ते घेतात आणि - खरं त्यापेक्षा जर काहीतरी - करून ठेवलं किंवा काही लाडू किंवा काही असं पौष्टिक जर दिलं तर जास्त चांगलं होऊ शकत म्हणजे मुलं कस घेऊन कचराही बाहेर टाक
होय पण ते अ हो पण ह्या गोष्टीसाठी ना म्हणजे एक शाळा आणि एक आपलं घर म्हणजे आपले आपलं कुटुंब आपले आई वडील आणि शाळा ह्या जर दोन्ही पण ह्याच्यामध्ये जेव्हा पॅरेंट्स आणि पॅरेंट्स मिटिं - -टिंग वगैरे असते शाळेमध्ये तर त्यावेळेस म्हणजे शाळा आणि पालक जर मिळून ह्या गोष्टी ठरवतील तर मला असं वाटत की नक्कीच म्हणजे मुलाना त्याचा म्हंजे मुलांना सुद्धा अ त्याची सवय लागेल आणि त्यात आपला सुद्धा एक वाटा राहील म्हणजे आपल्या आपण जिथे राहतो जो समाज समाज किंवा जे आपलं गाव शहर जे पण आहे ते एक थोडस म्हणजे आपलं राष्ट्र त्याच्याबरोबर आपला देश स्वच्छ राहील असं अस मला म्हणायचं
होना तेच की कस आ ज्यांचे आता फ्लॅट सिस्टीम आहे ते ठीक आहे पण ज्यांची बंगलो सिस्टीम असेल ती थे बाहेरचा कचरा वगैरे म्हणजे व्यवस्थित टाकणे आता घंटागाडी वगैरे येतेच त्यामुळे कचरा टाकलाच जातो ती एक सोय खरंच छान आहे पूर्वी तस नव्हत कचरा टाकायला जावं लागायच किंवा काहीतरी आपल्यालाच त्याचं हे करावं लागायचं पण आता कसं घंटागाडी येते कचऱ्याची गाडी येते त्याच्यामुळ त्याच्यात टाकलं जातं हे मग कसही मुलांना ही सवय लागते त्याच्यामुळ
पण त्याच्यामध्ये जे कचऱ्याची जे विलेवाट लावतात ना ते योग्य प्रकारे होत नाही कुठे कुठे कुठे कुठे हा काही भागामध्ये कारण की त्याच्यामध्ये पण ओला कचरा आणि सुका कचरा हा एकत्र टाकला जातो तर हो वेगवेगळं टाकलं पाहिजे किंवा म्हणजे कस ना प्लॅस्टिक हे कुजू शकत नाही आणि मग त्याच्यासाठी आपल्याना म्हणजे एक आपण पण सामा म्हणजे समाजाचे घटक आहोत ह्या गोष्टी लक्षात घेऊन आपल्याना पण थोडंफार करायला पाहिजे असं सामाजिक उपक्रमामधून असं
म्हणजे आपणच सुरुवात केली पाहिजे की वेगवेगळ ठेवण्यासाठी म्हणजे ही आपण आपल्याला सवय लावली पाहिजे
होय आणि बोलतात ना मध्ये एक म्हणज - जे अ हे वाक्य प्रयोग झाला होता कि कचरेवाले आम्ही नाहीयेत जे कचरा करणारे ते म्हणजे आपणच असतो कचरेवाले जे कचरा घेणारे त्यांना आपण सांगतो की ते कचरेवालेे आले बघा
नाही नाही नाही बरोबर ब अगदी बरोबर कचरेवाले ते उलट कचरा गोळा करणारे असतात ते स्वच्छ करणारे असतात ऍक्च्युली
हो ते स्वच्छ तादूत असतात आणि आपण त्यांना सांगतो कचरेवाले असं
हो तेच ना
म्हणजे ते ऍक्च्युली कसं ना म्हणजे एक तोंडात तो शब्द असं बसून गेला त्यामुळे हा प्रत्येकच्या तोंडामध्ये हा शब्द येतो तर आपल्याना सगळ्यांना मिळून जो पण असं बोलत असेल तिथे आपल्याना थोडं त्यांना सांगावं लागेल प्रेमात म्हणजे एकदम हा. चांगल्या हच्यातून सांगायला पाहिजे, कि असं नका कि असं बोला असं.
हम्म.
हम् तेच आणि एक होतात ना, आपल्या भारतामध्ये आपलं म्हणजे, जे पंतप्रधान. किंवा जे सामाजिक. काय बतात नेते वगैरे आहेत, तर त्यांनी सुद्धा म्हणजे एक. खूप छान मोहीम असा आपल्या शहरासाठी, आपल्या गावासाठी ते पण अ वेगवेगळ्या सामाजिक उप
मध्ये मध्ये ते होत ना. अ स्वच्छतेच गाव स्वच्छता हा. आणि ते गावाला अवॉर्ड वगैरे दिलं जायचं.
हो हो बरोबर. तर हो तस पण होतं. त्याच्यामध्ये पण कसं आहे, ना आता सांगायचं झालं, तर आपण ज्या सोसायटीमध्ये किंवा ्या गावामध्ये राहतो, तर जे पण आपले जे नगरसेवक. असतात शहरामध्ये किंवा गावामध्ये ग्रामपंचायत वगैरे असते. तर आपण सुद्धा म्हणजे स मिळून त्यांना सहकार्य के पाहिजे, ना जिथे स्व अभियान राबवला पाहिजे. म्हणजे ह्या सगळ्या गो गोष्टी आणि जे ज ते अ मोठ्या मोठ्या इंडस्ट्रीज वगैरे असतील. तर तिथे जाऊन सुद्धा आपल्याना. हा म्हणजे स्वच्छतेविषयी थोडस, त्यांना मार्गदर्शन द्यायला पाहिजे. किंवा असं म्हणजे, तिथला जो नगर नगरपालिका. त्यांच्या मार्फत हा होय. मिीटिंग हा बोललं पाहिजे कि म्हणजे. ा वर म्हणजे सुरवात फान वर ठेव ज आपल जे आप महाराष्ट्र आहे किंवा. अन्य राज्य आहेत, ते इंदोर सारखं म्हणजे. इंदोरला बोलतात, ना क्लीन सिटी अ खूप म्हणजे स्वच्छ हा स्वच्छतेसाठी ती खूप फेमस आहे, तर मला असं वाटत, की कस म्हणजे आपलं जे. आपण गाव आहे, किंवा आपलं जे शहर आहे, ते हो हा. होऊ शकेल अस तर. हो म्हणजे आपल्याला स्वतः हो नक्कीच होल म्हणजे ते स्वतःवररतीच पहिलं त्याचं, म्हणजे अनु काय अनुकरण ते स्वतःनीच केलं पाहिजे, आणि कारण कस की आप आपण आपल्यापासून सुरवात केली, तरच आपल्याना बघून दुसरे करू शकत तसं. हा आणि हल्ली बघितलंस ज्या आपले, नद्या आहेत किंवा नाले आहेत. त्याच्यामध्ये जर बघितलं. तर जास्तीत जास्त सगळं प्लॅस्टिकचा कचरा. म्हे भरपुऱराचे मोठे मोठे समुद्र वगैरे
नाही आणि बऱ्याच जणांना अ तिथं तर असतच. तस समुद्रात तर खूपच झालेल, त्याच्यामुळे प्राण्यांनाही खूप त्रास होतो.
म्हणजे निसर्गाचा पूर्ण हो निसर्गाचा पूर्ण समतोलच बिघडून जातो ना, त्याच्यामुळे असं आहे. आपल्यांना म्हणजे, सगळ्यांना या गोष्टी तेची म्हणजे आपल्या पासूनचं सुरू वात केली तर, मला असं वाटतं की ठीक आहे पन्नास लोकांमधून तरी अँटलीस वीस धा वीस लोक पण, ह्या म्हंजे त्यांनी ह्या गोष्टी जर, अवलंबल म्हंजे आन अनुकरण केल तर, भरपूर फायदा होईल. आ पल्या निसर्गाचा समतोल राखण्यासाठी थोडीफार मदत होईल आणि त्यातून जे मिळालेलं जे आ त्मिक समाधान आणि जे शांती ए ती म्हणजे ती आपण काय म्हणजे बोलतात ना ती अ ते पैशाने विकत नाही घेऊ शक त. ते हो. ते असं बोलतात ना, ते मिळत असं. ते आपल्याला कुठल्याही कामातून मिळत आणि तो जो ते जे समाधान, तो जो मिळालेला जो आनंद हाय तो आपण म्हणजे शब्दांमध्ये नाही सांगू शकत. त्याच वर्णन नाही करू शकत. हा बाकी बाकी अ
चालेल मग, चालेल बोलू परत मग हा. हो चालेल चालेल ठीक ये.